हा बोला. बोला, बोला.
अ लागला का, व्यस्त दाखवत होता ना माझा नंबर?
अ हो व्यस्त दाखवत होता आता लागला. हा बरं झालं लागला. काय म्हणता बाकी काय चाललं? काय म्हणता?
काही नाही.
हम्म, तुम्ही कुठे चालल्या बाहेर फिरायला आता?
हा हा आता का आता आमचं चालू आहे आपलं याच मनालीला जायच प्लॅन चालू होता
हो
हम्म, हम्म.
हम्म. सोबतच जाऊत ना मग आपण मनालीला.
हो नाही मी ते तुम्हाला कॉल करणार होती उद्या कस उद्या करणारे पूर्ण की कोण कोण येणार काय काय
अच्छा हा
हा हा अ प्रियाला. प्रियाचा मेसेज आला होता. मग तिला सांगितलं आणि आपली साक्षी हा
त्या तिच्या त्यांच्याशी आताच बोलले मी
हो का हम्म हम्म.
त्या सांगत होत्या असं असं तस तस हो फिरायला हा पाऊज म्हणे हम्म त्यांचं ते हे ते चालले ना वाटत अ सासुंडे कुठे? अ काय पुरीला ग जगन्नाथपुरीला चाललंय ना
हो का बापरे जगन्नाथपुरीला हम्म हम्म.
हो सोन म्हणजे माझे मावशी ते सगळेच चाललेत.
हा हा
हा जगन्नाथपुरीला ट्रॅव्हल्स असतात ना ते भाऊसा ट्रॅव्हल्स म्हणून ना हो सगडे जण चालय हो हो मग त्या ट्रॅव्हल्स मध्ये म्हणजे, हा खूप म्हंजे कमी बजेट मध्ये जातात म्हणे आता मी जेव त नापठ हजारात जाऊ येणारे पर पर्सन
हो का पापरे इक
आठ हजारात जाऊन येणारे हा.
महादग
आणि ती मनालीला गेली होती ना आता हो मनालीला गेली होती ना ती आत तर ती बारा हजारच जाऊन आली आणि खाणं पिणं राहणं वगैरे सगळं त्यांच्याकडेच तेच फिरवणार तेच हे करणार. आ?
ते एवढं स्वस्त कस काय?
हॅलो
हॅलो
आता ते आहे त्यांचं का काय काय माहिती त्यांच आहेच ते म्हणजे आधीपास पण ते रिजनेबल रेटच आहेत त्यांचे
हम्म त्यांनी मला फोटो दाखवले होते मावशीने मनालीचे
हो तुम्ही गेल त्यांना वाटत हो
हम्म
तेच ना
खूप मस्त एन्जॉय केला त्यांनी
हो मस्त एन्जॉय केला आणि म्हणजे ते खूप म्हणजे असं आपल्याला पण वाटत नाही ना की बाराहजार गेले आणि इतकं फिरवतात. ते वापरे वापरे वापरे आणि म्हणजे ते टायमिंग पण देतात की तुम्ही मार्केट ला जाऊ शकता बाबा की तुम्ही येथे फिरू शकता. अ तुम्हाला काही शॉपिंग वगैरे करायची असेल तर तुम्ही ती शॉपिंग पण करू शकता
मस्त आहे ना मग.
हो मी ह्यांना तेच बोलले होते की आपल्याला जायचंय कश्मीरला तर मग आपण इथे ह्याच्यातूनच जाऊ.
हा त्याच्यातून मस्त आहे मग आमाला पण सांगाल
हो चालेल ना सांगेल ना भरपूर काय काही येत ते ग्रुपर ऍड करेल मी वाटलं असतं तुम्हाला जर का पाहिजेच असेल तर.
हा करा ना म ऍड.
हा ते टुरिजम म्हणून ऍप आहे अ ग्रुप येतोय तर त्या ग्रुप व ऍड करायला लावेल मी. हम्म तुम्ही काय केला . हो
हॅलो हा तर त्यात फक्त गर्ल्स ट्रीप आहे ती. हम्म हॅलो हा तेच . हम्म गर्ल्स ट्रीप म्हणजे फक्त मुली मुलीच जाऊ म्हटलं आपण हम्म.
चालेल ना जाऊत ना परहेड किती अ म्हणजे कोटेशन किती काढलं परहेडचं? हम्म.
अ पर हेड का प तीस हजार.
अच्छा!
हो कारण की कसं म्हणजे कोकण पूर्ण दाखव
हॅलो हां.
हॅलो हा कोकण पुणं दाखवणार आहे ते.
हा.
को हा आणि नंत तर मगन आपलं अ हे
गणपतीपूळे वगैरे दाखवणार असतील ना.
हा हा पूर्ण कोकण मध्ये तर पूर्ण जाल्ला नं तर केरळ कन्याकुमारी, केरळ त्यांच म्हणजे ते टूरच आहे पूर्ण हा.
हम्म.
हम्म तर म्हटलं हे काही मुलं जे असतात त्यांच ऑफिस आणि ते असते त्यांचं काही होत नाही. त्याच्यामुळे मग तो त्यांच्या बायका ज्या असतात त्यांना पण जायला मिळत नाही.
बरोबर आहे हो.
म्हणून म्हटलं आपणच जाऊ आता.
हो मग काय तर आपल्याला जायला पुरतं. हो.
त्यांच्यासोबत नंतर आताच रे मग
हो त्यांच्यासोबत जातच येता पण त्यांना टाइम पण नस तो नाव म्हणजे ऑफिस घर म्हणजे अ सकाळी जातात ते संध्याकाळी येतात. कधी येतात कधी येत नाहीत असं असतं ना त्यांचं पण. सांगता येत नाही ना त्यांचं.
हा ना मग आता आपलं पण हेच होऊन जाते आपल्याला पण कुठं जायला मिळत नाही.
कुठे जायला भेटत नाही हो तेच ना.
हम्म म्हणून म्हटलं आपण तरी कूठे ईनजोय करतो. .
तेच ना बरोबर आहे आपल्याला पण एन्जॉय करायला म्हणजे ते कसं बायकांचं काय होतं की घरात बसून बसून बसून बसून मग बोर व्हायला लागतं. हा मग बायकांची पण कधी कधी चिडचिड होते ना. कि घरात बसून घरातच बसून राहते मी बघ बा असं तसं मग होते मग चिडचिड प्रत्येक बाईचीच होते.
हो बरोबर आहे ना.
हम्म.
नाही तेच ते कसं जायचं कसं ट्रेन नंतर म्हणजे आपण कसं ट्रेन आता ए स्टेशनवर उतरलो पण मग तिथे आपला ट्रॅव्हल्स आहे त्यांची घ्यायला.
हा अच्छा!
आणि मग ती पूर्ण दाखवत्या कोकणला आपण उतरलो तिथल्या एका स्टेश त्यानं वर मग ती ट्रॅव्हल आपल्या पूर्ण कोकण पूर्ण फिरवणार.
अरे वाह!
हा आणि येतांना कसं डायरेक्ट कन्याकुमारी वरून कन्याकुमारी हा लास्ट स्टॉप आहे.
हो कन्याकुमारी तर लास्ट पॉइंट आहे इंडियाचा.
हा तो पॉइंट पण लास्ट आहे आन आपल्या जो टूर आहे त्याचा त्याचा पण लास्ट पॉइंट आहे तो तर तिथून डायरेक् तिथून डायरेक मुंबई फ्लाइट आहे. कन्याकुमारी टू मुंबई हम्म.
असं हा फ्लाइट म मंग ते चल आता बजेटमध्ये बसूनच करत असतील ना ते. फ्लाईट आहे म्हणल्यावर
कसं आहे खूप थकून जातो ना पण मग ते ट्रेनचा प्रवास वगैरे खूप हे होते म्हणून मग मस्त आरामात फ्लाईटमध्ये यायचं असं म्हणणं असते त्यांचं.
पण ते फ्लाईटमध्ये यायला तर भितीज वाटते एवढेच एक्सीडेंट वगैरे झालेत? त्याच्यामुळे काही म्हणजे इतकी भीती वाटतेय की फ्लाईटमध्ये बसाय ची हम्म पीवास
नाही आता भितरयाला तर मग कध बसणार.
हाव ते तर आहे. पण काही झालं तर मंग काय करता मंग कधीच नाही की
नाही हो एकदा तर जायलाच पाहिजे
नाही जायची तर इच्छा आहे हे सगळ्यांनाच असते जायची इच्छा फ्लाइटमध्ये बसायची अच्छा कोणाला नसते पण आता म्हणजे एवढ्यातच खूप सारे हे झालेत ना
खूप झाली हम्म मागे तरी एका
आता इतक्याचच ह्याच वर्षात.
हा मागे तरी का मी पडलं होतं.
आं
मागे म्हटलं एका गर्ल्स हॉस्टेलमध्ये हॅलो. एका गर्ल्स हॉस्टेलमध्ये विमान पडलं हम्म त्या सगळ्या मुली जेवण करत होत्या म्हणे मेसवर.
अरे बापरे!
हम्म.
हो डॉक्टरचं होतं ना वाटतं ते विमा म्हणजे डॉक्टरची होती ना ती वस चेल हम्म.
हो बरोबर.
तेच ना.
असं बघितलं की मग असं वाटते जावं नाही.
जावंच नाही पण घरात म्हणजे कधी कधी असं म्हणजे ज्याचा मृत्यू आलेला आहे त्याला होत तो असते होत असते पण असं आपल्याला माहि ती नसतं ना कि कुठे जाऊन काय होणार आहे ते. आणि घरात बसून पण आता समजा ते लोकं तर घरात तसलेले होते ना हॉस्टेलले हॉस्टेलवर होते ते त्यांना काय होणार होतं. अ ते प्लेन कुठून आलं कुठे क्रॅश झालं तर त्यांचा होतोच ते हा.
त
हो ना.
मग आपणं कशाला भ्यायचं जेव्हा हे तेव्हा त जावच लागणार आहे.
जावंच लागणारे हो.
हम्म.
पण एकदा आता हेलिकॉप्टर मधून गेलते ना तर त्याच्यानंतर मग हो त्याच्यानंतर तिसऱ्या का चौथ्याच दिवशी एक हेलिकेप्टर क्रॅश झालं.
हा.
हॅलो तिसऱ्या का चौथ्याच दिवशी एक हेलिकॉप्टर क्रॅश झाल होतं. चार जणं चार जणं मेले नव्हते का त्याच्यात ते कोण तो काय त्याचं नाव? आपला सी अ सी ए सी एम नाही आ डेप्युट डी सी एम होता ना आपला तो.
हा हा मी पण ऐकलं होत ते.
काय नाव आहे त्याचं? ते आता ते सुप्रिया काही ते झाले ना सुप्रिया पवारचा नवरा काय नावं होत त्याचं अजित पवार हा.
आजित पवार
त्याचं नाव पण लक्ष अजित पवार त्याचं नावं पण लक्षात नाहीयत.
हो ना अजीत पवारचं कसं झालं.
म्हणजे हा सकाळी म्हणजे आम्ही उठलो आणि हे पाहिलं स्टेटस पाहिलो कोणाच तरी पण बापरे हा कसं काय मेला मंग न्यूज लावली न्यूज वर समजलं की प्लेन क्रॅश मध्ये मेला म्हणून.
तेच न आम्ही पण खूप शॉक झालो होतो तेव्हा.
हा तेच ना. कल कोणी म्हणतं की घडून आणलेलं होतं कोणी म्हणतं की नाही ते आज म्हणजे
नंतर म्हणत होते ना हा नंतर म्हणत होते की त्यांच प्लॅनिंग केलं होतं.
प्लॅनिंग केलेलं होतं हा पण तसं काही नसेल ना. प्लॅनिंग केलेलं असतं त मग पायलटस पण अ पायलटस ने कसं काय हे केलं हो. बरोबर आहे हो पायलटस नि उड्या वगैरे मारल्या असतं ना. तेच ना हां.
पल्या आपण तर काही त्यावर बोलू शकत नाही आपल्याला काही माहिती नाही. काय झालं न काय नाही हम्म.
ते पॉलिटिकल पार्टीजच तशे असतात. ते स्वतःच्या मुळे काहीच बोलता येत नाही आपल्याला. हम्म काय समजा.
गेलेलाच बरं आहे.
हम्म न गेलेलं ते तर आहेच म्हणजे पॉलिटिक्स सगळ्यात जास्त खराब.
हो. ते कशाचा राग कशावर काढतील काहीच सांगता येत नाही.
ता येत नाही आणि ते कसं असतं माहिती का म्हणजे पॉलिटिशियन्सला म्हणजे एवढं काही समजत नाही ना, जे ऍडमिनि सेटप जो आसतात ना, हॅलो. ऍडमिनिस्ट्रेटर जे असतात ना, तेच त्यांना गाईड करत असतात ना. सगळं म्हणजे, तुम्ही हा लाव पास करा, तुम्ही ते करा तुम्ही तसं करा असं करा.
हम्म.
पण हा मग त्यांच्यामुळे मग अं.. त्यांच म्हणजे, त्यांचं नावान होतो. पण त्यांचं काही नाव होतच नाही. ते बॅक, हम्म... बॅकग्राउंड ला असतात सगळे. म्हणजे प्रत्येक, म्हणजे आता.